हॅलो
हा बोलोलते
हॅलो
ण केलो
ह बण ह मला का आवाज अ काय माहिती एकदम म कडे झाला हॅलो
आवर्लीस हा बोलकी
आवाज येतोय का
हॅलो
आवाज आल्यावर सांग मला आला का अगं ते हे दाखवत होतं ग हे दाखवत होत तुझं ते नंबरचं
काय
म्हणजे ह्या नंबरवरर तुम्ही भरपूर कॉल केला असं दाखवत होत ग खरं मी कुठे केलंय तीनच वेळा झाले ना म आणि एकदा लावलो
ते तसच दाखवते
म लागला म बोलके काय करेलय भूमी
आहेत की झोपल्या भूमी बर दोघी पण झपलं आंघोळ घालतोय ग सकाळी
हा हा
जरा खेळतत मग आंघोळ घालतय झोपतत मग
काय नाही बग काल तिकडं होतं ग दिवस बरं आणि फोनकडे लक्षच नाही तिकडे आमच्या नंदेच्या सासूबाईंचं श्राद्ध होतं मग तिकडं गेलेलो
हा हा कोल्हापूरला
नाही नाही तिकडं आमच्या गावाकडं कर्नाटकला तिकडून आलो संजाका पाऊस भरपूर पाऊस तौंडीी घाटात तर लईच लागतोय
हो एस् दिन गंत
एसट कुठलं टू व्हीलर हो ते किरण कोकडमध्ये बसलेलं मध एवढा लागला नाही सोड जाता न काही लागला नाही येताना थोडा तर उंंदी गाटात लागला तेवढंच
हा पणजीला भेटायला गेलतो ग काल
अजून आहे पणजे माहितय की एक वर्षी तू फोटो ठेवलेलीस बघते पुरणपोळीच वाटताना ऐकत नाहीता हाय बोलत खरं ओळख
ओळखत बोलत्या त्यांना ऐकू येत नाही आता ग
हम्म तरी वय भरपूर झाले ना
हो हाय अजून चांगले आहे दुकण नाही काय नाही कसलं
तेच म्हटलं आता फ्री असली तर म्हटलं कॉल करूया कारण उद्या बंद होणार आहे म्हणा
हा होय ते याले की मेसेज
हम्म आता किती मिनिटं होतात बघतो याने कॉल करतो एक दोन तीन झाले की मग रुपालीला एक करतो
हा चाल ठीक ते काय चौदा रुपये चाललेत आणि ते आपपच ते कॉल झालेत माझं किती पासताच केलो असेल मी
हा
आ च
हा पडतय ते अगं तू म्हटलेच ना कॉलिंग च ते चालू ठेवून बसायला लाव ते कपून घेणे म्हणून
ते दोन ते तस दोनच कॉल झाले की
दोनच कॉल म्हणजे बोलण बोललीस की नाही बोललीस काय डायरेक्ट
ते दोन कॉल बोललो न बाकीचे पाच ते सहा कॉल अस ं बोललोय की मी
होय मग येत थोडं थोडं निम्मनिम् पडत जाते ग
निम निम यतेव
आता त्यावरती पण लोकवाणी आणि लोकाक्षर दोन आहेत बघ आता तुला कुठलं पडलं पेमेंट ते कळतेय तिथं लिहतत आता तू तुला कुठलं पड असेल मला मा म्हणजे चौदा रुपये म्हटल्यावर तुझ तुला पहि टास्क घ्याचाच होता ना कॉलिंगचाच हां मग त्याचच असल म ते एक्सेप्टेड कॉल ते लिस्टला सगळं दिसतय बघ सर्चिंगला रिपोर्टमध्ये
होय दिसलं की.
त्यात कळते तुम्ही किती मिनिट बोलला कि मिनि
खरत ते कने कॉल दहा दहा दहा मिनिटाचा हाय काय आणि साईडला त्याज्या दोन मिनिटं झाल्या तीन मिनिटं म्हणजे जेवढं ऐकू आलं तेवढंच त्यात घेतल्यात वाढतं.
बोलणं जेवढं असते ना तेवढं पकडत्यात.
माझं पण ते एका नंबरला लई झालय सोड भरपूर झालय खरं मी एवढ तुला बोललो नाही तुझ्यासोबत बोलेलं तेवढं दोन काही तर हा टास्क आहेत. व्यवस्थित म तुझं संपल का हाय आजून.
नाही संपलं की तीसच्या तीस ते आपोपच हे झालं. कितीच म्हणजे बावीस झालत ते पण वेस्ट त्यात गेलतेत.
हम्म हम्म हम्म म त लाग ते का नाई कॉल.
नाई नाई आता नाई लागत तीस तीस पर्यंतच हाय ग.
तेवढंच हाय का बरं अच्छा म तुला त्यो दुसरं कुठलं आलंय म्हटले. ट्रान्सक्राईबचं, रेकॉर्डिंगचं.
रेकॉर्डिंगच ग ते ऑडिओ म्हणजे वाक्य पंधरा.
हा म्हणजे ते काय वाचून रेकॉर्ड करायचं काय.
हा वाचायचं म्हणजे पूर्ण शांत पाहिजे आता कुठ बस्तीस ते शांत तसं एक तीनच केलय त्यातली आणि टायपिंगच करालोय.
टायपिंग मध्ये कुठलं आलय लोकआक्षर आलय का ट्रान्स्क्राईब आलय.
ट्रान्स्क्रिप्शनच आलय मराठीत.
ट्रान्स्क्रिप्शन मराठी हा तेचं मला पण पैसे पडल्यात तेज चांगलं पडत्यात पैसे.
होय तेच करालोय.
चं आलय काय काय.
नाई अजून आलं बघाय पाहिजे काय व्हॅलिडेशनच काय असतय?
अगं तेच की म्हणजे लोकअक्षर एक हाय आणि लोकवाणी ट्रान्स्क्राईब रेग्युलर मराठी ट्रान्स्क्राईब एक हाय. म ते लोकअक्षर हाय कने त्यावरती कने अ मळ काय म्हणत्यात त्याला ते स्वल्प विराम परत वेलांटी वगैरे व्यवस्तीत लिहायच हाय ते हाय एक एलआणि काय तर रेग्युलर ट्राय टायपिंग हाय असं.
हा तवा स्क्रीनशॉट पाठतो कि नंतर तुला.
करताना येतय की तुम्ही असं असं करा म्हणून त्यात कळतय की. मग त्यात लिहिलं नाई का असं. हाय नव्ह हा म तेच व्हॅलिडेटर. व्हॅलिडेशनचं म्हणजे तुझं पेमेंटचं झालंय ना सग व्यवस्तीत.
ते झालं की दोन रुपयाचं झालं.
झालं नव्ह व्हेरिफिकेशन झाल ना म आता थोडं थोडं येत जात्यात सोड. तरी मला वाटते मी. चौदा रुपये म्हटल्यावर तुझ आत्ता आठ दिवस झाला असेल ना चालू करून.
हा नाई.
म किती दिवस झालं आठ दिवस झाल असल म त्याच्या आधी आठ आठ. का व चार पाच दिवस माझ झालय त्यामुळ मला ते पेमेंट पडला असेल वाटटे तेवडा मला किती एकदा दोन रुपये आनले त्याच्यानंतर एकशे चौदा रुपये इतरांलंय. एकशे सहा रुपये आले आणि आता परवा आल्यात ते किती टोटल सगळं मिळून दोनशे बासष्ट रुपये काहीतरी पडले आणि सातशे काय आठशे रुपये तेे पेंडिंगला पडले आता कधी येईल तर बाई ते काहीतरी लोकाक्षरचं आहे वाटत माझ्या म कारण ट्रान्स्क्राईबच एवढं नाही आलं मला आणि कॉलिंग पण मी आत्ता जास्त चाल तीन चारच कॉल झाले त्याच पण खर पेमेंट दाखवाले म चोपन्न रुपये पन्नास रुपये वय बासष्ट रुपये ते नाच
जरा जरा येत असल तर
हा मग रुपालीला विचार विचारलो मी मग ती म्हटली टप्प्याटप्प्याने येते म्हटली एवढं काही हे करू नकोस म्हटली येते प म आणि म्हणून मग मी काय पण ल बोललो नाहीेत पेमेंट बद्दल खात्रीशीर ते माणूस सांगत असेल तर मग आपण कशाला एवढं अफोवा करायच असं म्हणत ला हान प बेस येते म्हटली पेमेंट पेमेंटच काय टेन्शन घेऊ नकस हम्
तेेऊनच काय नाही हाय ते मिळाले बसेल
नाही केलेल्या मानानं भेटल की काय वाटत नाही तर ते माझ एक हे झालं नव हजार ट्रान्स्क्राईब उडले ना ते
प ते काय करतो म्हणलंत ना
म्हंटल्या आता बघू आता झालं तरी आठ चार पाच दिवस झाला असेल वाटते मला मला सांगून मी आता झालं तर झालं आता तोपर्यंत व्हॅलिडेटरच आणि फोन फ्रेंडच एवढं करायचं टा राजजकत्ता
हा चालते
आज काय संकष्टी
नाही बा मी नाही करत
् भूमी लहान आहे त्यामुं हा
आता अंगार क आले की धरायचे बघू
काय भूक्स होन होत एकाला एकाला होत नाही
मला य नाही सोडं आधीपासूनच तर संकष्ट तेवढी करतोय बघ जबरदस्त म्हणजे
मी पण आधी करत होतो जबरदस्ती संकष्ट तेवढीच मग आता गुरुवार धरतोय का नाही आता गुरुवारी पण कस वले काहीत तर खाल्लं तर बरं वाढते आता मा मागच्या गुरुवारी तर अक्षरशः लई रडलो मी माझ्या पोटातच चुकत होतं लई
नाही ते जळजळतय ग
शाबुतीन खात नाही काहीच खाल्ले नाही त्या दिवशी आणि चार खारी खाल्ले आणि ते पाणी पण भरपूर पूर पिल्ले नाही त्यामुळे काय काय माहिती पोटात असलं गोळा असं फिरल्यावर आणि झालं रात्र व रात्रीच मी नाहीच म्हटलं काय केलंच नाही जरा जरा तसंच स्वयंपाक तेवढा केला
हम्म नाही मला पण सोचत नाही तेपोस कस तर करत व संकष्टी काढते तेवढी शाबूनून आ खायत मी पण हब
मला पण नाही शाबू वाटतत खाऊ वाटत मी पण चिप्स खातोय आणि ते दही चिप्स सोबत दही
हो फेरने
चालते उप हला चालत नाही म्हणतात समज. कष्टीला वगैरे सोमवारला चालत्या वरी गुरुवार सोमवारला चालत्या. गुरुवारी पण चालत वरी.
झाले की मग करायचं गुरुवार करायचं म्हणाले मी पण चांगला असते ग.
होय तुझ किती कॉल झालात म्हटलेस आता बावीस झाले व कमप्लीट हा मग मी आता काय करत दहा मिनट झाले ना कट करतो पुन्हा लावतो तुला लाग तो
हा लाव लाव लाव चालत.
ते काय कराले बाळ.
झोपले दो्नी पण.
आता दोन ड्रेस काढून. ठेवले व आता बघते आले तर नवीन नवीन चांगले आहे त मुलगीला घालायला.
ड्रेस होय.
एक काय तो नवीनच आहे म्हणजे आपलं बंडी टाईप ग आता चालत ते थंडीत पातळ घालायचं आणि वर्ण स्वेटर घालायचं
चालते की.
हो चाल ते कट करून लावतो थांब.